धोका का तुमचा भैया म्हणजे बस निव उतरून आला तर दुपारच्या गाडीन पाट्यावरून पै प्यायला पिझ्झा होता आता त चाललंतंतर हा तु म्ही म्हणल बाप म्हणलं पाय क काळजी वाटती त स्वताः का कस राहत मोठं झाल्यावर लहनाचं आपण म्हणतो ना घरी घेऊन चाला म्हणलं याला एवढीच वॅली समजा आता
सांगेल बी नवतं समजायचं तो म्हणे तुम्ही कधी खायला नाही खाऊ पचस लागतो हा आम्हाला नाही. हा आवडला ते
ते आंबाला तसच झालत तेव्हा ना फाट्यावरून आला पाहि तेे मग त चिल्लर लागत होते मग तो काय किल्लर द्या मग मी म्हणला खरे काय आणलं म्हणे पिझ्झा आणला म्हणलं पण पाय मग कशी समजा समज आली का घरी काहीतरी घेऊन चाला
ह
ते समूला ब आही सांगितला होता ना समया बी ते एवढं आम्हाला बी काही बरोबर नाही वाटला बर का पण मग काही काही ठिकाणी अस व्यवस्थ तो असा माग राहतो पण चांगला राहतो म्हणते माझ बऊ म्हणी
काही काही असं वेगळच राहत ना काही कशाचा काही गावाचा काही ब्यसनाचा
हा हे काही काही काय इकडं ते आकाशवाणीकडे भेटतो प आकाशवाणीकड आपण बप ना ज्वेलर्स नाही का तिथं ना तिथं बरण छान भेटतो म्हणत
काण पाहिला ना आणला
आम्ही बी त्यात खाल्ला पण टी व्ही सेंटरचा खाल्ला होता तो काही एवढा बरोबर लागला नाही तर मग माझ भाऊ का म्हणे, पुण्याला समजा पुण्याला भेटतो आता माझ्या मम्मीला ते गेलेत मग आणलं तर ना आता पुण्याला गेल्यावर तो तिथं राहतो पुण्याला तर तो म्हग तू खोंपशील ना तर डबल डबल ऑर्डर करायला लावशील म्ह
अी त्याची म्हणजे एकदा सवय लागली का तेव्हा चांगलं वाटतं त
नाही मग किमतीवरर ब होता राातून ना हजार रुपयाला होता तो हजार दीड हार कराल भेटतो आप इथं काय दोन दोनशे रुपयाला दिल तर टीव्ही सेंटरला पण काही एवढी चव नव्हती त्याची तुम तनी केवढच आणलं होता
काय साडेतीनशे म्हणे
हा मग ते ते माझ भाऊ का नाही पुण्याला आता दीड हजाराला भेटतो ना चौ चौ मध्ये बी फरक राहता असेल ना मग
ते जात ते डी नाव राहत ते न्यूडल्स याच पिझ्झा. काय म्हणते त्याला तर ती थजंड हजार दीड हजार काही भी कते भाई ते
किमती किमती
हा किंमतीवर जशी किंमत तसा तो लागत.
हा मग त्या चित चव मग तशी चौ रागत अस मग मी ते आम्ही तेच खाल्ल बा इथला टी सेंटरचा तो असा लागला माझ भाऊ म्हणी पुण्याला येऊन बघ तू दीड हजाराला भेटतो म्हणे ना असं चौविसही म्हणे. तो डबल मार्कशीन म्हटलं मग काहीतरी क्वालिटीत बी फरक राहतो मग आपल्याकडला तिकडा हम्. च्या महिन्यातलीच फेरलं तुम्ही? मामाच्या गावाला ते कोण मावसा य होता कि वट्यान भरला तुम्ही?
मम्मी मम्मीची बी ओटी भरली नव्हती ती माझी आजी वारली होती तेव्हा मग मावशीच्या गावाला गेले ना शिकलं तिथच मग मम्मीची भरून घेतली.
हा हो का मावशी ना शिकलं एक लगे बरंच लाब आहे मग
हां मग त म्हणे तुझ्या म्मीला समजा ोंडा चालणार नाही माझी आजी वाारलेली तरोंडा चाला नव्ह इकडेामणगाला ह ना.
मग तुम्हाला तिकड झालं तुझोंडा मला काय वाटलं मामाच्या घरी झाला काय मग
नाही हा मामाकडे बी झाला ना.
हा मग मी तेच पाहिलेत मामाच्या घरी ती एक मावस बहीण होती का मग तुमची?
हा एक मावस बहीण न होती ते मावस बहिणीचे घर मामाचं बी घर आहे मावशीचं पण घर आहे आणि मावशीच्या मुलाचं बी घर आहे.
ना शिकलाच ना शिकलाच का?
ह.
बरच पाहणे एका ठिकाणीची मग
हा.
मी तेच म्हणल बाई यांना कुठतरी दोन तीन ठिकाणी झालेल्या दिसते कारण वेगवेगळ्या ठिकाणी साड्या घेतातना दिसल्या ना.
हा.
म तमणे हा मी मल या वेगवेगळ्या ठिकाणी फोटो काढली वेगवेगळ्या ठिकाणी दधोंडे झाले गाड्या
तिथं बोटच आपल्याला काय आपल्याला कुठं काम करावं लागत.
हा. ह् बरंग.
आता सार फलटी जमा झाली माहीच आहे ना. ए बावळे हो. घरी कोणी नाही राहत ना माझ्या ते संध्याकाळीू बाया माहितलं की कंटिन्यू राहत.
हा म्हणूनच म्हणूनच स्वयंपाक.
नाही नाही. करतेसूचरा काय सा प करायच जेऊन घ्यायचं भांडे सकाळी गासतील म्ह ग.
हा म्हणूनच मग गरम गरम भाऊ ज बाहेर जात असेल ना.
हा मग लगेच भाजी झाली का लगेच जेऊन घ्यायचं. सात आठ वाज सात येईनच आणि जर संभाजीनग येते द अकरा वाज
हा हा का उशीर मग बरं आहे मग त्या आल्यावर स्वयब पाकायला काय वरचत होते एकीकडे भाजी एकीकडे पोळ्या आता पोळ्या बी कारच काम नाही आज
ल तर ते बी करून घ्याेत भाजी काल तर त्यांनीच केली मी कॉल करत होतेथ
हाव का किती झाले मग तुमचे कॉल
आता सोळावा आहे सोळा तू मला की
पंधरा झाले का बई अजून पंधरा राहिली तरी बी
हा हो मग ते मी एक आरतीच्या आरतीला लावला ती म्हणे रिचार्ज नाही अ रेखा बाई लोंडे तिला लावला ती म्हली मा्याच्यात रिचार्जने
ती कोणती
अ दिलीप लोंडेची
ती बिल लागण्याची का
हा बिन लाग्नाची म्हणजे तिच्या मम्मीच आहे ते पण ती करते ना तिच्या मम्मीला काही जमत नाही ना
हा हा तिच्या मम्मीच्या नावर करते मग एक एक ला समजा किती लावले तुम्ही पाच पाच सहा
हर हा पाच पाच एक रेखा लावला मी काल रेखा खांबाटला पाच
सहा पंच पाच नाही ना बाई सहा लावणं लागन ते
होन पाच पाच असेन बाई
पाच जणीला सांगितले त्यांनी पाच जणीला तीस कॉल
हा
म सहा पंच तीस येत ना ते
मी याकीला पाच पाच लाव राहिले
नाही त्यांनी पाच जणीला ते काय म्हणताय पाच जणी पाहिजे ना मग तीच कॉल धरा तुम्ही
नाही मी काय ऐकलं एका जणीला तुम्ही पाचच वेळेस कॉल लावू शकता
नाही त्यांनी काय तसं दिलेलं नाही त्यांनी त्यांनी काय दिलेलं आहे पाच कॉल लावायचे तीस कॉल लावायचे पाच जणाला तर पाच कमीत कमी पाच पाहिजे मग पाच जणला तीस कॉल म्हणजे सहा सहा व्याळेस लावून येत
हा ह
तर तेव्हा मग पा सहा पणच तीस होते ना किंवा मगे मग. किंवा एक्स्ट्रा वाढून देणं लागल तुम्हाला सहा करणं लागल.
हा मग मला डबल डबल लावां लागेल.
हा. डबल डबल लावून लागल नाहीत एखादी नवीन ऍड करणं लागल मग सहाजणीला. पाच कॉल पाच पाच पण सहा पणचे तीस कॉल होता ते अस असं होईल मग तुमच आता आपले किती झाले पाच झाले पाचवाय का हा पाचरा आठ ह आ
चौता आहे का.
चौथा पान लागणार त्याच्यात खुद येतय बर का लगेच येतय असं किती बोलला म्हणून तुम्ही किती झाले म्हणून हालग नाही पहिले वेगळं होत पहिले काय होत फोन लावायचा मग तुम्ही मारको किती घेशल क्लिक करायच पाच घेश का दोन घेशन का तीन घेश मग तास मिनिट का येत नव्हता आता वेगळां आलाय तास
ह
त्यांनी काय केलं म्हणे त्या मनिषानं भावनान नवीन ऍड केले बरी त्याच्यात. अशी बोली बाई गीता आ.
भणणा मुळं
नाही नवीन अ याच्यात ॲड कार्या ॲपमध्ये नवीन ॲड केले त्यांच्या मनाने.
हम्
मनीषाताई भावनानं.
हो
आपल्या काही माहिती नाही त्यांचं पण ते आशा म्हणल्या बाई. मला म्हणून मी म्हणून काल मेसेज टाकल होता म्हणून असा.
अओके आ म ब बा
पण मला आई मला ते डायरेक्ट का म्हणे बंद झालं म्हणे मला तीन टास्क आले ना बंद कस का झालं मग.
नाही नाही कायचं बंद आता काल तर केले मी मग तुम्हाला करून सांगितलं असत.
सध्या बंद मी विचारलं ना मला असा प्रॉब्लेम येतोय म्हटलं माझ काही चालू नाही राहिलं ते. मला असं असं दाखवतय सांगितलं मी त म्हणे त सध्या बंद आहे म्हणे काबर मग कस.
गवडीची उतरची फेती जर जास्त केला
लगे काही पण सांगून देते हा बाई तुम्ही डबल करून पहा रिफ्रेश करून पहा. मग मला ती मला ती पूजा आली ना पूजाचा फोन आला मग त पूजा माझ्याकडे काही नंबर नव्हता तिचा ती पण डायरेक्ट आला फोन तिनें महेंद्रकडून घेतला फोन तर मंग फोन केला तर ती सांगायला लागली म्हणे आम्हाला डबल डबल तिसरं चालू म्हणे आमचं त्याच्या नंतरच टास्क मग कस काय म्हणताय मग. तुम्ही बंद झालं मंग मी काय केलं ते डायरेक्ट डिलीट केलं.
ही लेक म्हणाली.
डिलीट केलं मग नवीन घेतलं परत ॲप उघडलं. लगेच आले ते ऍपस सगळे.
मडो झालं ना आपलं काम झालं बस झाल.
हा जाऊ द्या डान्स बी भारी बसीव का तुम्ही पोरींचे?
होत एव तू जन बसल हतेव इ म माल
तर जा पाल्यात खेळताना काही होळी.
अरे हा ते रविवारी. आ हो करमतच नव्हतं काय करा काय करा असं वाटत होत तर मी लगेच किती दिवसा पासून कामालाच जात नसते काय माहीती.
हवला अन मल द चांगली एन्जॉय करते बाबा तिकड.
हो ना बघे असं काही समजतच नाही आता बाई. घरी नात मला अशी उल घाल होती घरी.
अन हाय होय.